हॅलो
हम्म
अला का आवाल
आला
नाही तिन म त दिवसे आहे हॅलोजागरला.
त्यांनीकडे चालला आहेस.
त्या घरला म्हणता ना कोणी इकडे झालाय त्या घरला आले
हम्म ये मग मी बसलो यट माग.
आ एम कमीिंग प.
हं.
र रिलेशनशिप अक्सेप्ट यर मदर य यर मदर.
हम् का.
पर निवीन सिंग व मद फ फरऑवर रिलेेशनशिप. आकाश.
आणि काय.
आ.
हा या
येऊन अगा असं सगळं लोटांगण घालले तथो लोटांगण.
हा मी क्रोम मध्ये गेलो पुढं काय करायचं.
आं.
मी क्रोम मध्ये गेलो थढं काय करायचं.
क्रोम म्हना अकाउंट स्विच करायचं.
ते अकाउंट्विच होई ना.
स्विच का हो हो काय स्च का हो हो. म्मी आवडत समोर म्हणून टुंगागिरी लाय. ह इवार मदर न सिक. स्विच कर रे तू स्विच कर रिफ्रेश कर ते पेज घालव. हा टॅब-टॅब घालवते टॅब झा.
सगळ टाप गेलं सगळ टाप घालवलं.
मझ आणि त्या आता झालं माझ तुला सांगितलं ते दुसऱ्या प्लॅटफॉर्म न क्लिक करी किथ.
छ इं्स्टावर न करायला पाहिजे.
अ. तेण वारलेले भाई.
आह.
बरलेला जरा पुडबडी ये मवकी. ए बायका उर तिघी चौघी बोलत विहिरी बशी दोन चिमण्या बसल्यात. खादा बसलेेत तास लागत तिथ.
हम्म.
आा.
खर साईन अप करा म्हणाले.
साैनप साईनप साैनप. हो साईन अप करच नाहीच ना. ब ना खरा. नाही.
गुगल फोर्म भरायलाच लागतोय असं कुठं आहे.
अरे परवाला पहिज कले कत काढ. फस् नबर भरलेलीि वा.
हो मग ते मग पप्पांच्या फोन वन भरला तर राहा फॉर्म.
पप्पचा फोन आहे का आता.
हाय खरं आता पप्पा जातील लगेच.
असं ते मग माया पनवरण भरत की.
हा तस का करणपट मा फोन जम टय प
कोण विचारणार आहे तुला.
हॅलो.
माझ्या फोनवरला भरायचं रे. काय अरे हे माया पोन वर न भरतो. हा आणि पप्पाच्या फोनवर ना आणि. करा या नाही आपच करपर्य परतो आणि पैसे मिळते कळले का काय म्हणलो.
तेवढंच काताुणा सांगा एवढं बोलत बसायचं.
बोलायच बाय संघ महितकर बाहिनी सांग.
कार्य अँप वर न फॉर्म भरणार म्हणजे फक्त. माझा मम्मीचा नंबर वापरणार आणि माझी दुसरी ईमेल आय डी वापर. प्पा पप्पां फोनवर ना हे फॉर्म फिल करणार असं म्हणाल तो मी.
अरे पप्पाच्या गेलीस नाही एकदा फिल परत तुला काय करता येणार नाही. काय पप्पाच्या फोनवर ना पप्पाच्या फोन वरन. पप्पाच फोनच भरून करून म तु्या फोनवरती अकाउंट चालू पप्पाच्या फोनवर रिस्पॉन् ऍड करायचा. च म्हणजे तुझ्याडा अनेक अकाउंट येते ना पप्पा जच्या नंबर अस कि मुंबईचा नंबर लॉग आउट करायचा रे ह्याच्यावरून पैसे मिळवून झाल्यावर
आता हे जाऊन पैसे कस आलं तर का टास चालतंय तू तसं. भर आणि मग हयो टास्क. झा तर दुसरा ट्रान्झॅक्शनचा टास्कय तो येणार असेल. तो मग त्याच्या त्याचा फॉर्म असत तर तो पप्पांच्या ह्याच्याबून भरपच करतो.
ट्रान्झॅक्शनचा टास्क कुठं असतय ट्रान्सलेशनचा असतोय.
नाही काय तर हाय बाबा तेव ट्रानझॅक्शनल टास्क मला आलय.
ते. मनी ट्रान्झॅक्शन असते मला आले कुठल काय.
आग आलं नाही आहे मला त्या कार्य अँप संघ बोलालतो. तो त्याच्यावर काहीतरी तवा आले बघ. आय आय एस सी ट्रान्सस्क्रीप्शन फेज.
हा.
खर त्याने रिप्लाय च दिले नाहीत कुत्रीचे.
ट्रानस्क्रिपशन म्हणायल ट्रांजेक्शन काय म्हणता.
ते ते सुच आठवत नाही.
अस
बेबी! मम्मी नव्हती पप्पा होतात आत्ता गेल्यात पप्पा होत.
पप्पांन तुला शेवट मांडीवर बसून कवा गोड बोललेत रे.
हम्म.
हा.
लय दिवस झाला.
अरे!
पाच सात महिने नाहीच आपली आपण बोलतो त वापस न तर नाहीच.
मग आता सगळ्यात जास्त लाड कोण करते तुझा आता?
लाड कोणच करेत नाही माझ्य
बारक्या पोरगी वाणी.
नाही करत कोणी.
बरोबर आहे.
बर.
बघ आठव
नाही रे कोणीच करत नाय ता
हा हा हा. आय वि वि करायचा बंद केल्यावर कळल.
सगळी नसतं म्हणतात समोर असल्यावर करायचं होतय लांब असला काय होत आता काय करणार?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
वय असंच म्हणतात मला.
आता आता इवा अठरावा कॉल होणार.
तुला कमी कॉल करायल ना माझ्या असच तर कॉल झाल्यात.
तुमचं किती झालं तर चौतीस?
माझं चौतीस झालतं माझं तर तीस का झालं माहितीय काय जास्त नाज्या ना माझ्या संग बोलल्या आणि त्यात भक्ती संंग ती बोललेली नाही ती स्वाती भीती संग कोणाकोणा संग बोलल्या आणि मी भक्ती संग बोललाय भक्ती, अंजली काय करायच्या दहा मिनिटं झालं की कॉल कट करणार, दहा मिनिटं झालं की कॉल कट करणार.
असं नसतंय.
खुळ्यागत सांगेल परत तसं काय पटत नाहीत मग करत्यात तर करू देत तिकडं म्हणल जाऊ दे मग आ मग अन मी आणि नाज्या बोला लो की नी बारा बीरा बारा बारा मिनिटं बोलत होतो.
हां.
म्हणून मग आमचं जरा झालंच मग माझं चौतीस तिचं तीस नंतर नाज्याने काय केली शेवटचं तिचं काय तर पाच दहा का किती कॉल राहिला तर बाबा तिनं मम्मीच्या फोनवर कार्य ॲप घेतली आणि त्याच्यावर फोन करून नुसतं करून चालू ठेवली. करून चालू ठेवले असं केले बोललीच नाही काय.
हा हा म पैशा आला का नाय?
काय माहितीय आलं का नाय विचारलच नाय.
अवघड आहे.
विचारायला पाहिजे.
स्कीम अवघड आहे, इस्कीम अवघड आहे, इस्कीम
आम्ही आता फिरायला जाणार आहे.
काय करता काय म्हणलीस?
आम्ही फिरायला भक्त्या आल्या.
अजून बावीस तारखेला ना हो?
सतरा ला उद्या येणार आहे.
हा सतरा तारखेचा आहे? चांगला आहे.
बघू आता ती आली कि म तिला फोन करून तिला बोलणार.
म जा कोण म्हटले काय?
माझं मन
हां
माझं मन
हम्म, कोणी म्हटलं नाय मी मनाने नाय जावी काय?
मम्मी पप्पा जा म्हण तुला नाय ना असच करणार बघ की मी जाऊ द्या ना. तुला पण मागा असंच करणार मी इथनं तुला चौकात पण जाऊ देणार नाही.
होय काय पुन्हा संग जाणार नाही एकटा तर जाणारचशी.
नाही.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
नो मीन्स नो.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
ह
एकग पा
ते पृथ्वीराजला तेथोढं आता येऊ फोन झाला तुला तेवडं विचार
फोन झाल्यावर त्या त्या विचारतो
हो हो
हा हट रट हा
केला तर मग तसंच बड्डे पर्यंत नाही म्हणलं
हा का
हम्म
काय होते इ तरी परलाणार म
आता टू व्हीलर म्हणलीस का
हा हा तसं बाहेर कडून करायचं झालं तर रे
हां बघूया देखेगे
हा हा ह
आता सत्तावीस तारखेच आज झालंच आहे का नंतर मी नाही म्हणार
रे ग
भीती वाटत ह
हा वस हो अू तेस तेस पावना फत रे
कोनचा मग वाऱ्याचा आवाज आलाय
हा अरे चटल्याचा बणे आलता
का
आता कट गेलो ते प्रिंट मार म्हणत असाल आता प्रिंट मारतो चौकातला
कसा बा विचार प्हायला अगेचच नाही त्यातून करायच
अरेपड रे अॅडमिट कार्डचे
ह हा
आणि फोन झाला फोन पण लावणार ना मी परत
हो
एळ काय
हो मी का नाही परवा दिवस गुलाबजल खेळतो का घरात
हम
गुलाबजल केलतो
हा
आणि ते खराबच झालं काल
एच मोवाय
मला काय माहि माझ लक्षातच नाही मी असंच ठेवलं केवढं बला चालत का तीन बाटल्या घलत
हा
स्प्रे बॉटलच्या मोठ्या मोठ्या असतात मग ते एवढ्या एवढ्या तेवढ्या तीन बाटल घालतं आणि ते काल झुरबड झाला सगळं टाकून झालं.
काय नाही च.
विकतच कसं राहतय चांगलं.
पुटलं.
विकतच.
ते केमिकल आर्टिफिशियल असते त्यात काय तर.
मला लय जीवायला लागलंय आणि त्यात मी काय आगाव पण केलतो माहित आहे.
तू मला ते दिलतस बघ क्लिंजर गुलाबजलच.
हा.
त्यात जरा होतं अजून आणि त्यात पण ते गुलाबजील वतलेलो ते सगळंच मात्र झालं.